हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. कसे आहात. हॅलो.
हॅलो.
कसे आहात?
ह.
हो येतोय.
हॅलो
येतोय आवाज येतोय हॅलो मजा येतोय का.
हा आता येतोय हा बोला.
नमस्कार कसे आहात
नि मजेत आहे तुमही कसे आहात.
मी पण मजेत मला तुमच्या जवळ टेक्नॉलॉजी जी या विषयावर बोलायचं होतं टेक्नॉलॉजी अ आताच्या युगामध्ये कितीती चचालली आहे म्हणजे लो म्हणजेे टेक्नॉलॉजी अ किती आले याच्या ह्या युगामध्ये आता आपण टेक्नॉलॉजी विषयी बोलू तर टेक्नॉलॉजी मध्ये आपण खूप सारे आपण काम करू शकतो.
हो बरोबर आहे ना.
हा टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्येध्ये आपण अजून म्हणजे. कोणत्याही माहितीवर आपण विश्वास न ठेवण्यापूर्वी तिची खात्री पण करू शकतो इंटरनेट द्वारा जे खूप सारे काम से असे तर टेक्नॉलॉजी आपण आपल्याला म्हणजे खूप ठिकाणी काम पडते
आजच्या काळात तर कस टेक्नॉलॉजी शिवाय म्हणजे जीवनाची कल्पनाही करता येत नाही पूर्वी एखादी माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयात जावे लागायचे पण आता मोबाईल आणि संगणकावर काही सेकंदात खूप गोष्टी माहिती ही मिळत आहे त्यामुळे इंटरनेट शिक्षण म्हणा व्यवसाय बँकिंग आरोग्य शेती उद्योग आणि म मोरंजन या क्षेत्रात सर्वात मोठी प्रगती झाली आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी हे खूप म्हणजे खूप उपयोगी आहे आजच्या काळामध्ये.
ऑडिओ प्राप्त नाहीये म्हणजे टेक्नॉलॉजी शिवाय आपण खरंच कल्पना नाही करू शकत कारण टेक्नॉलॉजी आपण जर वापर केला ना तर तंत्रज्ञान आता तर खूप पुढे चाललंय. म्हणजे आजच्या काळामध्ये न, तंत्रज्ञानाशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही मोबाईल संगणक इंटरनेट मुळे, म्हणजे आपली अनेक कामं काही मिनिटात पूर्ण होतात.
खोकण्याचा आवाज आहे फक्त
ऑडिओ उपलब्ध नाहीये
शिक्षणा शिक्षण क्षेत्रात पण तंत्रज्ञानाचा मोठा फायदा झाला आहे. ऑनलाइन क्स झाले डिजिटल पुस्क? पुस्तकं झाले वि्हिडिओ लेक्चर ए लर्निंग सगळ्या गोष्टी झाल्या आणि कोविडच्या काळात पण तंत्रज्ञान हे खूपच म्हणजे!
टेक्नॉलॉजीमध्ये हो आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट यासारख्या अनेक सेवा आपण करू शकतो डॉक्टरांशी आपण अ अ ऑनलाईन विषय विषय पण आपण बोलू शकतो आता जे, पूर्वी बँकेत जाण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागायचे पण आता मोबाईलवरूनच पैसे, पाठवता येतात आणि बिले भरता येतात म्हणजे खूप सारे कारण की हे मो, मोबाईल इंटरनेटमुळे
आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे अनेक अधिक, आरोग्य क्षेत्रातही तंत्रज्ञानामुळे अनेक आधुनिक, ्रे आ आहेत त्यामुळे रोगांचे निदान लागत आहेत उपचार अधिक अचूक झाले आहेत पहिले चात, काळामध्ये रोगांचे निदानच लागत नव्हते. त्यामुळे, उपचार पण होत नव्हते. त्यामुळे खूप लोकांचे मृत्यू पण होत हो आता डॉक्टर आता व्हिडिओ कॉलद्वारे ही रुग्णांची तपा तपासणी करू शकतात. वेळ आणि खर्च दोन्ही वाचवू शकतात.
हो आणि घर बसल्या पण नवीन कौशल्यही शिकतात म्हणजे आरोग्य शेत तर ते तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो. म्हणजे डॉक्टरांनाचा ऑनलाईन सल्ला घेता ये तो. म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्रे, हवामानाचा अंदाज आणि बाजारभाव मोबाईल वर मिळतात. आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. म्हणजे सरकारीची सेवा, आता ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे, वेळ आणि पैसा दोनही वाच दोनही वाचतात आपले.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होत आहे. ड्रोन, म्हणा आधुनिक सिंचन पद्धती, हवामानाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांना मदत होत चालली आहे. तसच नवीन बियाणे यंत्र साम ग्री आणि मोबाईल ऍप्समुळे पण उत् उत्पादन वाढत चालले. शे
हो, म्हणजे आणि सोशल मीडियाचा अतिरेक केल्याने वेळही खरंच वाया जातो. कारण सायबर फसवणुक ही पासूनच आवाज राहायला. आपल्याना हवे कारण ओ टी पी पासवर्ड आणि, बँकेची माहिती कोणालाही सांगू नये. हा पण म्हणजे एक प वाईट परिणाम आहे. कारण आपल्याना माहिती नस त. की आपण ओ टी पी देऊन, पासवर्ड देऊन आपल्या जवळ काही होऊ शकत. कारण, पासवर्ड पण अ आपण मोबाईलमध्ये अपडेट कोणतेही आवश्यक करायला पाहिजे. म्हणजे कृत्रिम बुद्धीता आणि म्हणजेच, म्हणजे याबद्दल आपण काय मत आपले मांडले पाहिजे. आणि टेक्नॉलॉजी विषयी म्हणजे तंत्रज्ञान एवढं पुढे चाललं आहे ना. प्रत त्येक विषयावर, प्रत्येक टॉपिक वर माणसांना प्रगती झाली आहे.
तर हे आता मोठे बदल झाले आहेत. ऑनलाईन पैसे सगळ्या गोष्टी, ती ऑनलाईन झाल्या आहेत. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांचा वेळ वाचतो आहे. टाईम
आजच्या काळात तंत्रज्ञानाशिवाय जीवनाची खरंच कल्पनाच करता येत नाही.
उद्योग क्षेत्रामध्ये पण रोबोट्स म्हणा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ए आय यामुळे पण उत्पादनाचे वेगाने गुणवत्ता वाढली आहे. अनेक कंपन्या आता स्वयंचलित यंत्रांचा वापर करत आहेत.
उपलब्ध आहेत. म्हणजे घर बसल्या परीक्षेची तयारी करणे. नवीन विषय शिकणे. खूप सोपे झाले आहे. कारण ते पण इंटरनेटवर म्हणजे म्हणूनच कोणत्याही माहितीवर आपण विश्वास ठेवण्यापूर्वी तिची पहिले खात्री पण करायला पाहिजे. आणि मग आपण आपला अ शैक्षणिक काम जे पण काही काम असेल ना. इंटरनेटद्वारे तंत्रज्ञान अ आपलं आपण यूज करायला पाहिजे.
तंत्रज्ञानामुळे लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी काही क्षणात संवाद साधू शक तात. व्हिडिओ कॉल, ईमेल, सोशल मीडिया आणि मेसेजिंग ऍप्समुळे पण संवाद अधिक सोपा झाला आहे. मनोरंजन क्षेत्र तील तंत्रज्ञानामुळे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत आता.
बराबर. आपण खरंच कृत्रिम आणि बुद्धिमत्ता जर म्हणजे ए आय बद्दल अ मत जर म्हटलं ना तर ए आय मुळे पण अनेक कामे जलन आणि आधुनिक होतात. पण त्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. आणि तंत्रज्ञानाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठीच झाला पाहिजे.
चित्रपट, गाणी, ऑनलाइन गेम्स, म्हणा. वेब सिरीज आणि ई पुस्तके सहज उपलब्ध झाली आहेत. आता इन रनेटमूळ आणि तंत्रज्ञानाचे फायदे जसे आहेत. तसे तोटे बी आहेत. कारण मोबाईलचे व्यसन लोक ना लागलं, सोशल मीडियाचा अतिवापर झाला, डोळ्याचे आजार झाले. वेळेचा अपव्यय झाला ही सगळ्यात मोठी समस्या उत्त निर्माण झाली आहे. परत सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक आणि वैयक्तिक माहिती, चोरी होण्याचा धोका खूप वाढलेला आहे ना.
बराबर खरंच आणि म्हणजे आताच्या युगामध्ये एवढे पुढे चालले ना लोक तंत्रज्ञानद्वारे खूपच पण इंटरनेटमुळे जग खूप जवळ आले आहे म्हणजे आणि काही सेकंदात कोणाच्याही आप पण संपर्क खरच करू शकतो आणि शिक्षणामुळे तर विद्यार्थी म्हणजे घर बसू बस पण तंत्रज्ञानद्वारे शिकू शकतात पण ते पण एक तंत्रज्ञान आहे ना.
म्हणूनच इंटरनेट वापरताना मजबूत पासवर्ड ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे मुलांनीही तंत्रज्ञानाचा मर्यादित आणि योग्य वापर करायला हवा. पालकांनी पण मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांनला.
पासूनच आपण आपलं इंटरनेटद्वारे तंत्रज्ञान म्हणजे द्वारे आपण जर शिकलो ना तर खरंच आपण खूप फायदेशीर आहात
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे क्षेत्रामध्ये भूमिका बजावत आहे त्याचबरोबर नवीन कौशल शिकणे हे आवशक आहेत तंत्रज्ञानामुळे रोजगाराचे नवीन संधी निर्माण होणार आहेत पुढे चालून. डिजिटल मार्केटिंग सॉफ्टवेअर डेटा विश्लेषण सायबर सुरक्षा शिका आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. पुढे चालून आता सरकारी ही डीजीटल इंडिया गव्हर्ननन्स आणि ऑनलाईन सेवांद्वारे नागरिकांना पण सुविधा देत आहेत ना.
हो बराबर म्हणजे खरंच खूप तंत्रज्ञान आता आपल्या म्हणजे खूप पुढे चालूय आणि खरंच अगदी बराबर आहे. कारण तंत्रज्ञानाचा उपयोग खरंच आपण माणसाने म्हणजे लक्षपूर्वक देऊन केला पाहिजे आणि करतात ते सर्व लोग करतात हे प्रगतीसाठी पण इंटरनेट म्हणजे फायदे पण आणि तोटे पण एक पण मला नाही वाट ते की आपण हा विषय खरंच म्हणजे खूप छान पण आहे आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला पण भेटतात.
आता सरकारी कामे ही अधिक पारदर्शकरी त्या जलद झाली आहे तंत्रज्ञानाचा वापर योग्य उद्देशासाठी केला समाजाचा प्रगतीसाठी अत्यंत उपयोग ठरलेला आहे. त्याचा गैरवापर न टाळणे हे आता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आ तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन झालेलं आहे म्हणजे जीवन
मला वाटते की टेक्नॉलॉजी म्हणजे खरंच भविष्यातील मोठे तंत्रज्ञान आहे यामुळे अनेक कामे जलद आणि सोप्या पद्धतीने करता पण ये तात ते पण बरोबर आहे. आणि अ
मेकांना लवकर कनेक्ट होत चालला आहे.
बराबर म्हणजे त्याच्या योग्य आणि जबाबदारीने वापर झालाच पाहिजे.
हो आता आपण सर्वांनी पण तंत्रज्ञानाचा
कारण तंत्रज्ञान हे माणसासाठी नाही म्हणजे माणसासाठी आहे पण माणूस तंत्रज्ञानासाठी नाही.
नाही बरोबर आहे आपण म्हणजे सर्वांनी मिळत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायचा की अयोग्य करायचा हे सगळं माणसांच्या हातामध्येच आहे ना.
हा आपल्या हातात आहे. की आजकाल आपण सायबर फसवणीक असतात म्हणजे खूप सारे फसवणीसारखे लोकं पण असतात आणि इंटरनेटद्वारे पण असतात मोबाईलद्वारे पण असतात. पण आपण लक्षपूर्वक तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा आपण युज कसा केला पाहिजे.
हो बरोबरच आहे ते आपल्या हातामध्ये असत की त्याचा योग्य वाप चांगल्या प्रकारे केला पाहिजे आणि त्यातून आपल्याला फायदा घेतला पाहिजे. की तोटा केला पाहिजे आपला.
हो म्हणजे हं खरंच कारण की मोबाईल आणि संगणक याच्याद्वारे पण खूप पुढे चाललोय आणि म्हणजे बुद्धिमत्ता पण आपली याच्यामुळे फार वाढले तर खरंच ना खूप टॉप टेक्नॉलॉजी टॉपिक खूप, खूप महत्त्वाचा होता तुम्ही चांगलं याच्यावर
अ खूप
खूप माहिती पूर्ण झाली हा ना हो. हां धन्यवाद.